मुलगी कशी आहे. आहे का बरं तेच की जरा छोटीला जरा बाहेर फि फिलायला घेऊन जाऊया जरा म्हणजे माझी पण मुलं येणार मग तिला पण घेऊन या म्हणजे ज बगीचे मध्ये वगैरे जरा झोपाळ्यात वगैरे जरा जाऊ आपण कराडा आहे का तुला वेळ आहे ना छो ते आहे ना बरी असं तिला नेण्यासारं रडणार वगैरे नायं ना.
त उलट बाहेर आवडत फिरायला जास्त हो
तेचं म्हणलं चालेल, मग तर छोटीला पण मी आपल्या बरोबर मुलांना पण न्हीवूया तसच.
हो कॉल करायचं यत
जाऊया आपण, कधी जाऊया आता आज संध्याकाळी जाऊया का उद्या सं काय जावूया? हा हा. उद्या संध्याकाळी जाऊया मग, हा चालेल चालेल. जाय तुला नाही ना काय आसं हे? नाही ना? वेळ आहे ना तुला? आहे ना? हा चालेल, तेचं म्हणलं तुला एकदा विचारावं छोटी कशी काय? चालतय जाऊया मग आप
हो हो चाललल.
हा सहा सात वाजता जाऊया, चालेल ठेवू मग.
अच्छे